हॅलो!
हॅलो, कुठे आहे तुम्ही?
आम्ही ना आता आंबेवाडीत आता आंबेवाडीतून निघलोय
मग ती गाणी थोडी कमी करणार काय तुम्ही नाहीतर मग मला नंतर टाईप करायला येणार नाही.
केली ना
हा तुमच्या मिस्टराना सांगा जरा आमचं काम चालू आहे थोडस तुम्ही आवाज कमी करा म्हणून काय नाही आज जरा फेशियल ब्लचिंग चालू आहे
अरे छान! कुठे गेलेला? कुठल्या पार्लरला?
आमच्याच घरी पार्लर होतं इथेच बायका आलेल्या सगळ्या
कशासाठी पण?
आज असं टाइमपास उद्या एकदास
अरे मी नसताना बरं मी नसताना
हा ते तुला
बरं तुम्ही सगळा टाइमपास काय?
मग आता काय करणार तुम्ही पण नाही म्हंटलं मग आम्ही टाइमपास केलो बाबानी वरची साप बाबानी वरची साफसफाई केली आम्ही थोडी खालची साफसफाई केलो आणि नंतर मग दोघींच अ अ तिघ तिघांचं आम्ही ते काम केलं आम्ही तिघाचं ते काम केलं मग
कोण कोण होता?
झाले सुतार गीता, चंदा गुरव
उद्या काय स्पेशल?
सदरे तुम्हाला आणायला भेटणार नाहीत का? हम्.
नाहीत ना.
उद्या आषाढी एकादशी आहे ना म्हणून. उद्या आषाढी एकादशी आहे हो म्हणून. हो उद्या आमचा हरिपाट आहे.
होय काय?
आमचा उद्या हरिपाट असतो. हो.
हो. हो का? हो येते ना.
आणि?
तुमच्या हरिपाठ मध्ये कोण कोण आहे? काय नाही.
आमच्या हरिपाठ मध्ये मी आहे मी आहे. सुरेखा पाटील आहे.
हा
सुमन गंगाराम माने आहे.
हा
चांदने दळवे आहे. परत चिक्कू पाटील आहे. वैष्णवी गावडे आहे.
अंजली पाटील आहे. हा आणि गुणवंता राजू रेडेकर आहे.
हा हा मग या दोघींच काय? आम्ही येतो बघायला, पण मग ह्या दोघींच काय काम होतं की, चिनी फेशियल करायचं.
तेच तर ना उद्या भजनाला एक जाणार आहे. आणि एक जण तिथे बघला येणार आहे.
हा काय.
हा जरा रेंज जाते वाटतय खिडकी उघडी ठेवा.
ह
हम्म
पेन चा प्रॉब्लेम खूप आहे. इकडे काही नाही सात तारीला सोनोग्राफीसाठी- साठी बोलवलय. सात